तर.
हम्म काय चाललंय?
एक काही नाही या बसले बघा.
आवरली कामं.
हो झाले आत्ताच.
पोरगी गेली का शाळेला?
हो सकाळ असत्यात ह्येनी लवकर त्यामुळे गेल्या
हम्म हम् हम सगळी काम आवरली स्वयंपाक, धुण तेन
सगळी काम म्हणजे सगळंच आवरलेलं नाहीये तिच्या टिफीन पुरतं आवरलेलं सकाळी लवकर. त्यातलाच आम्ही नाश्ता केला होता.
हा हा हां
हम्म आता जरा भात दूध वगैरे होय. त्या त लवकर उठत आहे एक नाहीत त्यातन सगळं टेन्शन.
लहानलेकर असल्यावर फार गोंधळ होतंय बाई.
होय
सगळं आवरायला पाहिजे.
तर ते आठ ला असते स्कूल तिचं मॉर्निंगला सहा वाजल्यापासूनच तिला उठवायला लागते उठतच नाही लवकर. आज तर साडेसातला उठली सव्वा आठला गेलीया. वेळ झाला भरपूर. जरा लांब आहे म्हणजे गाडीवरून सोडायला जातात नी.
हम् हम् हम्म
हम्म
पोरं झोपेतन उठायला नको म्हणते, शाळेत जायला नको म्हणतेे अवघड जर कस दोन महिने सुट्टी असते आणि आता एकदम चालू. चालू झालं की मग आळसल्यावानीच करतात पोरं जरा एक महिनाभर दमावतात ना.
हम्म त्यात तसं आता पावसाळा आहे त्यामुळे जरा कसं थंडी असते ना सकाळी त्यामुळं गाड झोप लागते चांगलीच. मोठ्यांना उठू वाटत नाही तर लहानांचं काय. तिला उठवायच्या अगोदर त्यांनी मला पाच वाजल्यापासून उठवत असतात मग मी सहाला उठत्या. मग मी उठले की हीला म्हणाला चालू करते.
होय पोरांना आ मोठ्यानाच होतं म्हणजे लहान पोरांच तर किती होत.
मग काय तर.
हम्म हम्म हम्म.
तर आमचा छोट्याच टायमिंग सकाळी सहा वाजता टायमिंग आहे रोज सहाला उठतोय तो पण. तिला उठसतोपर्यंत हा पण लगे जागा होताय मग ह्याला दूध वगैरे पाजवून झोप मला साडेसहा वाजता जाग येते.
हां आवघड होतंय. सगळं लहानपोर असलं की फार हे कराव लागते लक्ष द्याव लागतेय. गडबड होती आणि घरात कोण तर पाहिजे आणि मग जरा मदत होत ते नाही कायतरी तेवढेच.
तिकड त्यांचं पण तापत्र असत आई बाबांची त्यामुळे त्यांना पण सुट्टी नाही.
होय की.
कधी तर आधी मधी येऊन जातात तेवढंच आता नंतर जायचंय आम्हाला पण शिरडोनला.
हम्म तरी जवळ आहे म्हणून बरं काय वाटत नाही माणूस पटकन अर्ध्यात तसच जायले ते नाही.
हम्म
लांब असलकने आवघड होतय.
होय ते काहीतरी पीर बसलात ना मग ते आज नैवेद्य वगैरे आहेत. हम्म आई म्हणली ते येऊन जा.
हम्म जायला पाहिजे कि काय असेल ते देवधर्म करायला पाहिजे.
काय ते
जायला पाहिजे की आपलं देवधर्म तेन करायलाच पाहिजे की. काय असेल ते आपल्या पद्धती जुन्या हम्म.
आम्ही जाऊ र्यंत काय सगळं त्यांने आवरूण वगैरे बसलेले असतात थोडा जाऊ नुसत देवाला पाया वगैरे पडून यायचं एवढंच.
इिथं कसं होतंय हिथं कामाच लोड भरपूर आहे तिथं काही एवढं वाटत नाही म्हणजे चौघही आम्ही एकत्र असतो ना तर काय एवढं टेन्शन नव्हत कामाचं वगैरे पण इथ या चौघांच वगैरे संग माझा जीव जातोय नि आर्ध
कारण तिथं कस? ता सगळे मोट्टठी मोठठीे आहेत आपलं आपलं निदान काय तर करू शकतो. ते तुझं कसं लहान पोर यत नाही अजून त्यामुळे हाल होतय मग
पुरेगीच्या टाईमला आम्ही होतो तिथं म्हणजे दुपारच्या टाईमला वगैरे कधी तर ती झोपवत असतो. असताना मला जरी झोप वगैरे लागली आणि बाबांना छहा वगैरे पाहिजेल असला. तर त्यांचं त्यांनी उठून चहा वगैरे करून पिऊन जात. वरती वाटे वगैरे दोनने ठेवूनात.
हा हा हा.
म्हणजे त्यांना माहित होतं ना कि ते लहान पोरांसग स्ट्रगलिंग होत असं त्यामुळे त्यांनी तिथला आवरत हा.
हम्म.
त्यामुळे तिथं काय एवढं असं टेन्शन नव्हतं. खरात हे तर सगळं अवघडून बसलेय. आम्हालाच करायला लागतय सगळं.
होय क. अ तरर अजून काहीच काम नाही नुसता नाश्ता झालाय. देव पूजा झाली स्वयंपाक करायचा धुन धुवायच. जरा गावात पण जायचं तर बघ आता
आ ह.
हम चवला. असं हा असं वाात नस. ंग आळस येतय. लागे ज पडतय नुसत.
साडेनऊ वाजता झोपल्या होत्या आणि परत मी तुमचं कॉलेज अगोदर नुकताच म्हणजे मेसेज टाकला ना तेव्हा मी उठून बसलो हो ते नुकताच.
हह ह्या वातावरणात झोप लागतार न कोट. ते ऊट आहेला साबाळा आल.
झालेलं मलाज अंग दुखायला लागले पूर्ण सगळं.
हम हं ह.
ह.
बाळ काय झोपलं काय?
नाही खेळत बसलाय तो बीड वरतीच आहे अजून इकड साईड ला बसली.
हम्म हम्म हम्.
मण
लानपोर असलं की लक्ष द्यावं लागतंय बा सारखं.
होय त्या तो रात्री शिंकत हो. ता मला वाटलं आता उद्या सर्दी हुतिया त्याला. तरी नशीब काही झालेलं नाहीये नुसता शिंकला. एकदम सलग पाच सहा वेळा जरा शिंक म्हणजे शिंकाई आलत त्याला
हा हा.
मला तर डाऊट आलाच मला जरा सर्दी होईल असं थंडीत सुद्धा आत तो म्हणजे असं टोपी वगैरे काही घालून झोपतच नाही.
ह काढत कोर न कसं त्यांना बांधून ठेवलेले होते ना म्हणून
हा हा आहे साध मी गाडीवरन जरी घालायला लागले ना. तोय गाडीवर बसल्या ज वार्या लागल्यावर शांत बसत घात अस. घालून घेत नाही. सगळी गल्लीतली तर म्हणजे ळखीची त्यांना ती सगळी धंगा करतात पोरग्याला सवय लावली नाही. सव लाव आता तो उन्हाळ्यात झाल. त्याला कुठे उन्हाळ टकोच वगैरे घालून बसू हा या आम्हालाचवसत नाही.
पहिल्यांदा जी सवय लागते. तिथेच पोरांना सवय लागते तसं होतंय.
तेच त्याचं झालंय रात्री अंगावर सुद्धा काय घेऊन झोपत नाही एवढं थंडी असत्या. पक्याशिवाय तर अजिबात झोपत नाही. आता सर सारखं लाईट वगैरे जाते ना पावसाचे येणं तर पाव सजेन लाईट गेली तर दोन मिनिटं घरात बसायच होत नाही त्याला नुसता ब बाहेर फिरू बाहेर फिरव चालू. परवा तर रात्री अकरा वाजेपर्यंत बाहेर येऊन बसले होते त्याला लाईटच नव्हती. हम्म उकडतय कुठलं त्याच नाही ते पं क्याचा आवाज पाहिजे चोवीस तास ते कानासमोर ते सवय झाल्या. उकडायचं काय स आता कुठे एवढे आहे ह्याच्या्यात उकडते थंडीत
तरी पण असं असं वातावरण का नाहीन जरा हऊकडते हाते.
हम्म.
रात्री बाजल त थंडी पण आता आणि उकडायला लागलं बघ.
होोय.
हम् मगड नडस्त सळा.
हम्म.
ते जवळ असल्यामुळे जर शिर्डनला सारखं जाणं होत असल ना आठं पंधरा दिवसातं वगैरे
होय आता मागच्या सोमारी गेल नव्हतं तर आई दंगा करत होते आला नाहीस. आला नाहीशा म्हणून दोन तीन दिवस झाला धंगा चालाय म्हणला आज येतो. त्यांना या म्हणलं की मग त्यांना कस म्हणजे संध्याकाळी त्यांनी काम ल्या मग संध्याकाळी सहाच्या पुढ येतात सहाच्या नंतर यायला. त्यां यायला सात साडेसात वाजतय तिथन थोडा वेळ. थांबून आम्ही दहाला म्हणजे झोपून टाकतोय म्हणजे असतोय जागं पण मोस्टली कस दिवसभर कामत नसतात तर मग कंटाळा येतोय. आवरून लवकर झोपेच्या नादात आम्ही रात्रीच
होय की
त्यात सकाळी सहाला आणि परत त्यांनी जातात पहिल्या गाडीनेच
हम्म.
ते आम्हाला सगळं घोळ उडतय.
आपण जायचं मग काय करायचं?
तेवढं जरा तिथं जाऊबाई वगैरे आहेत.
हम्म आणि पोरांना पण बरोबर वाटतंय नाही. तेवढं जरा आपल्या आपल्या माणसात गेलं वातावरण पण छान असत खेडेगावातलं. बरं वाटतं तेवढंच
इकं अर्धा तास तिकड अर्ध तास थांबायचा नाही यायचं लगेच आवरून
हम्म म्हणजे राहत नाही का लगेच येतेच काय?
नाही राहत वगैरे काय नाही येतय लगेच त्यांचं सकाळी चहा नाष्ट््याच वगैरे असते ना त्यामुळे यायला लागते लवकर.
होय ऑर्डर असते त्यामुळे पटकन यावं लागतं.
हम्म ऑर्डर यामुच कुठ सुट्टी मिळत नाही. सोमवारी सुट्टी असत अ घ ह जी सोमवारी शाळा आहे आणि रविवारी तिला सुट्ट सुट असते का आम्हाला सुट्टी नसत्या.
उद्या सुट्या शाळेला.
काही माहिती अजून तरी काही ग्रुपवररती मेसेज आलेला नाहीये.
असणार उद्या शाहू जयंती असते म उद्या असणार सुट्टी
हा कॅलेंडर मध्ये लाल दिसतय खरं.
हा दिसतय म्हणच म्हटलं.
खाजगी शाळांना देत नाही सर सरकारी शाळांना देतात सुट्ट्या वगैरे ख खाजगी शाळांना मोस्टली देत नाहीत सुट्ट्या
हो त्यांच काय सांगाला येत नाही नियम त्यांच्या म्हणण्यावर सगळं.
हम्म.
मग
का नाही ब निवांत
हम्म इचलकरंजीत पण पाऊस ला आला ना भर पूर परवा
होय तरी एवढं नव्हता थोडं वार सुटल होतं बाई भरपूर एवढं वार सुटलं होतं ती वाऱ्यामुळे पाऊस गेला नाहीत जरा पडला असता क नाही पाऊस बरं झालं असतं आणि कुठ तरी दुसरीकडे पडला असणारे वाऱ्यामूळ जरा गेला भरपूर एवढं वार सुटल होत आता वाटतेय झाड पडत्यात आमच्या समोर सगळे झाडच झाड आहेत जरा पाऊस पडायला पाहिजे बाई आणि नाहीतर अवघड होतंय सगळं ह
आणि काय मग निवांत
निवांत हाय बघा हम्म
आवरून जायचं तिकड आता तिची शाळा सुट्तीया तवर एक वाजता होय
हम, हम, हम
ह
सकाळची शाळा असली की जरा होतंय सोड गडबड पण त्या नादना निमित्तान आपली पण कामं होती नाही बरोबर
हिची मध्ये अकराला शाळा असायची खरं म्हणजे आमचं चहा, नास्ता असतच पण घोमगाला त्यातच आणि हीच्या शाळेचं पण त्यातच दोन्ही मिळून एवढं गडबड व्हायची हे आवरू का ते आवरू ते आवर का हे आवरू
घरातच करता का म सगळं नाश्त ते
नाही म्हणजे हॉटेल आहे तिकडं खरं जर बाळ लहान आहे अजून त्यामुळ गेलो नाही आम्ही तिकडं, इकडं घरातन चहा नाष्टा जेवणा इथच म्हणजे खानावळ आहे व्हेज, नॉन व्हेज बिर्याणी वगैरे असत्या होय
ह
हम्म मग तो जरा लहान आहे त्यामुळं म्हणलं लग होयच की आणि ते जरा ग असं परवडण्यासारखं म्हणजे रोडटच जागा आहे तम हाई बरोबर व्यवस्थित सगळ.
हम्म
क जरा गाळा पण बारका पडाय लागलाय मग जरा दुसरीकडें बघाय लागलो आम्ही आता
इथथं ना घालायचं ग. कॉलेज शाळा बघून न अस शरद इकड शरद इन्स्टिट्यूट पशी ते न घालायच हा ख पण धंदाच व्यवस्थित चालत य नाही तिकड त्या साईड ला आता शिर्डणातल्या हा नाही आता इथली माझ्या वळखीची आहे तिच्या पोरीन तिथंच घात ददी पण त्यांनी बंद केले वाटतं काय म्हणजे त्यांचा घराभोवती काय प्रॉब्लेम झाला वाटत.
हम् हम्.
तिथंच आहे ते सोसायटी फर्निचर कशी आहे तिथं कुठेतरी समोर पण त्यांनी केण सांगाल ते तिथं आहेत की गाळ्या असतील की असणार जर भाडं आहे सोडं जास्त गाळ्याला पण तिथ तिथं कस सगळंच चालतंय नई धंदा सगळं जवळ मोठं, मोठं इंडस्ट्रील एरिया असल्या सारख काय सगळं व्यवस्थित चालतंय
इथ आमचं पण कसं ते अशोका ट्रॅव्हल्स नाहीत का अशोकाच्या ट्रॅव्हल् तथली सग म्हणजे तिथं पार्किंग आहे ना त्यांचं त्यामुळे तिकडचे सगळे मेंबर जेवायला वगैरे तिकडच असतात.
हा हा काय तर पाहिजे म्हणजे असा एरिया बघून आपण बिझनेस केला का नाही मग कस व्यवस्थित चालतय नि जिथ शाळा कॉलेज किंवा मोठी मोठी दुकानं आहेत ती पटकन तिथल्या तिथ नाश्ता चहा घेऊन परत दुकानात जात शाळा कॉलेज होरं जातील असं काहीत असं ठिकाण पाहिजे. हम्म.